हॅलो हा ये ते ब काय करायलीस
काय नाही बघा आता स्वयंपाक बनवून झाला बाहेर बसले जरा हवेला
ते काय
स्वयंपाक शेवग्याची शेंग म भाकरी केली अ भात सकाळी जरा अस बेसन पिठ त्यात ते आहेपिठलं बनवलेलं अ ते आहे. आणखी आता जरा अशी ढबू मिरची करायची सिमला मिर्च थोडी बनवणार तुमचा झाला की नाही स्वयंपाक
मी आले बाई माझ्या मुलीकड इकड आले. मस्त पैकी आज पुरणाच्या हो पुरणाच्या पुरणाच्या पोळी हो मस्त मस्त जेवते की तिच्या हातचं गरम गरम हम्म्म हो हो काय आता चालते होय
आणखी काय म्हणतय मग हम् हम् होय चेंज पा म्हणजे जे होयहोय मुलगी बरी आहे का तुमची
हो आहे की मस्त एकदम बर आहे. दहावी झाली आता दोन तीन दिवस झाले आठ तारखेपासून..
हम्म हम्म.
त्या आल्या होत्या सुट्टीला माझ्याकडं.
हा हा त्यांची शाळा शाळा लवकर कशी काय? चा लू झाली.
इंग्लिश मिीडियम लवकर चालू होते, लवकर सुट्ट्या पन हा.. हा दोघे प मुंदत मिळले लवकर चालूती लवकर ट्ट्या लागत्यात.
हा बरोबर तिना लवकर सुट्ट्या लागलेल्या आहे ना दोघींना. हा माझ्या मुलांची.. पंधरा तारखेला चालूय परवापासून.
होय. ती कितवीला गेली ग? पोर तुझी आता.
मोठा गेला नववी ला छोटा गेला आठवीला दोघं पण. सेमी ला आहेत. हा.
कुठे असतील तू आता?
मी असते की कोल्हापूरला.
होय ते काहीतरी परवा कोल्हापूरला ते कळस बसवलं. ते काल बसवलाय.
होय गुरुवारी होय अडीच कोटी रुपयांचा सोन्याचा कळस बसवलाय महालक्ष्मी मंदिरात. परवा रात्री गुरुवारी रात्री बसवत होते पहाटेपर्यंत बसवत होते दर्शनासाठी खुल केलेय. मंदिर ते तुम्ही नाही बघितला टी व्ही ला.
ब हो तस बघितलं पण म्हणजे जाणं नाही झालं चाललंय जायचं आता बगु महालक्ष्मीचं दर्शन पण घेण होते्या आणि बघण.. नाही ति त्याच्याच्या नाही मी सगळं जवळपास बघायला.
होय होय होय भात भातवा रोडला भरपूर दुकान आहेत. सगळं स्वस्त भेटत ज्वेलरी स्वस्त भेटते कपडे स्वस्त भेटतात. सगळं तुम्ही कुठलीही वस्तू घ्या. खूप स्वस्त भेटत तिथं महादवार रोडला खूप गर्दी तर एवढी असते ना भयानक गर्दीे असते आणि ते नऊ दिवस.. हो हो या की हा नक्की आपण जाऊया फिरायला. हा दसऱ्याला तर असं छान असतना बघायला नऊ दिवस नऊ दिवस. नऊ दिवस नऊ रात्री गर्दी असते तिथं. कुठून कुठून लोक येतात लांबून हो.
म्हणजे खूप छान आहे म मस्त बघितलं नाही मी पन आम्ही जाऊन आलो. छान आहे ते पण असं फिरण वगैरे कुठ झालं नाही आणि ति ज्योतिबा वगैरे पण जवळ आहे ना.
हा तिकड पण जाऊन आलाय.
तिकड पण जाऊन आलोय त म्हणजे अगदी अगदी निवांत फिरण्यास होत नाही जायचं दर्शन घेचं गाडी करून. के त्यामुळे जाणं बघणं पळत फळत जायचं आणि पळत पळत.. वळ पाहिजे ना ग मग मग जरा खरेदी वगैरे मंदिर दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित होतं ना मग. रिकामा ऑडिओ
होय, होय, या की आपण जाऊया, मग एक दिवस. सकाळी लवकर जायचं. हॅलो. हा बोला की.
शाहू पॅलेस, रंकाळा, असं वगैरे रा्यायला, काय काय बघण्यासारखं.
हो हो खूप छान आहे. बोटिंग आहे, रंगकाळ्यामध्ये मज्जा येते. तुम्ही या. एका आठवड्याची सुट्टी काढून या. आपण सगळं फिरून येऊया, एक दिवस कोल्हापूरला जाऊया. एक दिवस अ ह्याला जाऊया, ज्योतिबाला जाऊया. एक दिवस पन्हाळ्याला जाऊया, पन्हाळा पण तिथून जवळच आहे.
माझी नात क नाय युट्यूब वर बघित मी परवा सांगेन तुम्हाला ' कन्हेरी मठ' म्हणून तिथं कुठ तर आहे म्हणे, गोकुळ, शिरगाव, म्हणून गाव म्हनाली ती ती युट्यूब वर बघितलेली ग, मग ती म्हणायची मम्मा कुठं हाय सांगायचं. खूप छान आहे म्हणे, असं माणसं आहेत, म्हणजे खरंच माणूस आहे. वाटत. ते ते मोबाईल वर बघून, हा, मग ते पण देऊ यात ना बघायला. हो.
हो ते पण छावे, छान आहे बघायला, मी पण ऐकलंय खरे, मी कधी गेलेलं नाही बघायला.
होय काय, बघूयात, आम्ही पण नाही बघितलेलं. तर ते आता म्हणजे एवढ्यातच झाले ना आठ नाही आपण कसं आम्ही कोल्हापूर वगैरे बघितलं, तेव्हा नव्हतं ना ते.
होय. ते कस असते माहिती ते का आपण इथल्या इथ जवळ राहिला असतो. खरं ते आपल्याला माहिती असते, खरं आपल्याला जाणं होत नाही. लांब लांबची लोकं येऊन बघून जातात, ते पॉईंट. कारण आपण जाऊ शकत नाही म्हणजे टाईमच नसतो, आज जाऊया, उद्या जाऊया, असं होतय ना आपलं.
होय.
हा तुमच्या निमित्तानं मला तरी ते बघायला मिळेल.
होय की, तुझी पोरं माझ्या ना ही माझी पोर सगळ्या मिळून
हो हो हा हा सगळी गाडी करून जाऊया. मस्त एन्जॉय करून येऊ या निवांत आणखी वेळ काढून या, राहायला या, उगीच गडबड करत येऊ नका. नाही मी एकच दिवस आले. मी लगेच जाणार आहे, उद्या. असलं काही करू नका. निवांत रिलॅक्स मध्ये राहावा, सगळं बघून येऊया, मस्त एन्जॉय करूया, शॉपिंग करूया, भातवा रोडला काय! काही पाहिजे ते घ्या तुम्हाला. काही पण घ्या खूप स्वस्त आहे.
आणि आस पासून कुठली गावं आहेत गं कोल्हापूरच्या? म्हणजे तिथ आसं जवळ जवळ म्हणजे मी ऐकलं होत. वाडी, छिद्रापूर असं वगैरे हाय. काय ते छीद्रापूरला काहीतरी अस ते ह ते कोजागिरी पौर्णिमेला तिथे चंद्र दिसतो, काहीतरी आहे ना ते. कोण?
ते मला काय माहित नाही, ओ.
म्हणजे मी ऐकल होत तिथं माझी मैत्रीण गेली होती ना ती एका पौर्णिमेला, बहुतेक कोजागिरी पौर्णिमेलाच म्हणे त असा मंडप येतो असं खूप पूर्ण गोल आहे सगळं. तिथं मंदिर इतकं सुंदर आहेम्हणे ते असं नक्षीकाम केलेलं नी दगडी असं आपला अजिंठा, वेरूळ कसा असते की नाही, लेण्यांपैकी, लेण्या एक मंदिर आणि ते असं आतच आहे सभा मंडप आहे
हा हा हा म्हणजे, अ म्हणजे असं, पूर्ण असं वरती ओपनच आहे.
हा हा हा मग ते चंद्र बरोबर मध्ये येतो, म्हणे त्या पौर्णिमेला. आणि एवढं सुंदर दिसत ते बघायला राहतें तिथं सगळेजण लोक लोक भरपूर येतात. म्हणजे तो चंद्र बघायला. अ बरोबर हो हो हो आणि मंदिर खूप कोपेश्वराचे मंदिर आहे ते. लिंग आहे ते कोपेश्वर मंदिर कोपेश्वरचे ते माझी मैत्रीण तिथेच राहते ना इचलकरंजी. गाव आहे आणि ती माझी मैत्रीण सांगाल ती या एकदाम खप छान छान आमच्याडदून आहे वाडी आहे अजून मग ते जुने आणि जोतिबा आहे. आहे.
हा.
पूरे बघ.
वाडीला मी जाऊन आले खिद्रापुर ऐक माहितीय पण कधी गेलेलं नाही असंच होत बघा इथल्या तर जवळ असून सुद्धा जायला नाही भेटत. त्याच्यामुळं तुम्ही खरंच या. माझी तर खूप इच्छा आहे तुम्ही खरंच या एक आठवडात सुट्टी काढून सगळं फिरून येऊया.
आणि कस होत अन होत नाही ग अस जरा मिळून सगळे मिळून मग जरा बरं पडतंय ना एकमेकांचे ना आता तुला काय माहिती मला काय माहिती माझ्या मुलीला काही माहिती आहे म्हणजे एकमेकांचं सर तिकडं हे हा तिकडे असं म्हणून आपण
हा तेच की हा तेच ना मग आणि सोबत सगळे असले की कशी मजा येत.
मज्जा आहे हो हो हो खप
आणि त्यातून असं मैत्रीण असेल तर मग वेगळीच मजा मग काय विचारूच नका. विचारू नका मग फॅमिली सोबत एवढ हे वाटत नाही. तेवढं मैत्रीणीसोबत भारी वाटतं आपल्याला
आणि तिथं म्हणजे म्हणजा मनात नाही आमच कुठं आहे का तिथं. हा हात कलंगड्यापशी कुठे येत रामलिंग म्हणून
आहे की हात कंगल्यापासून जवळच आहे तिथं कसं. बारा शिमलींगायत वाटत मी पण जाऊन आले असं डोंगरातच ते मंदिर ते पण खूप छान आहे बघण्यासारखं आहे श्रावण महिन्यात खूप गर्दी असते दर सोमवारी तिथं.
असंत समोर डोंगरे म्हणतात म्हणे.
हा दर सोमवारी तिथे यात्रा असल्यासारखे असते. हॅलो हा डोंगरात हा. डोंगरात आहे मंदिर खूप सुंदर आहे बघायला. आणि तिथं शेजारी अं भाहुबली आहे. नाथ मंदिर वगैरे कुंभजगाव मा माहती आहे का तुम्हाला हा तिथात मंदिर आहे. तर एवढं सुंदर आहे ना बघण्यासारखं तिथं रात्रीच जायचं दात मंदिर बघायला. एवढं लायटिंग वगैरे म्हणजे असे जहाज आहे असं मोठतं त्यामध्ये मंदिर बांधलेलं आहे. एवढं सुंदर आहे ना ते तर हो गार्डन आहे त्याच्यानंतर आणि गार्डन मध्ये जायचं लायटिंग वगैरे इतकं सुंदर तिथून असं बाहेरच यावं असं असं वाटत नाही. एवढे छान आहे ते आम्ही बघितलंय परवा गेलेले आहे मी तेव्हा बघून आलेय त्यांना
तु मता
आम्ही देवाला गेलेलो पालीला मग तिथून येत. त्यांना मग दहाज मंदिर बघायला गेलो आणि बरोबर तेव्हा रात्रच झालेली सात आठ वाजलेले आणि एवढे छान वाटरत होत ना ते ते पण असं डोंगरात असत. आपल्यासारख डोंगरातच आहे म्हणा डोंगरातच आहे तेे दज मंदिर खूप सुंदर आहे ते पण बघण्यासारखं होय मग आम्ही नऊ साडेनऊ ला घरी आलो. पहाटे गेलेलो चार वाजता. आणि असशे कसे पॉइंट माहित नसतात ना ते ड्रायव्हर सांगितले. तेजहात मंदिर आहे ते छान आहे बघण्यासारखं बघा तुम्ही म तेव्हा आम्ही गेलो. हा ड्रायव्हरनी नेल आम्हाला
छान होतं खरं ते पण मंदिर आपण बघून येऊया. तुम्ही आला की नाई आपण इथले बघण्यासारखे जे पॉईंट आहेत त ते सगळे बघून येऊ या.
तूच वेळ काढ आत मी आलो की नाय मी तुला एकट
क्की नक्की नक्की तुम्ही यायच्या आधी मला एक चार दिवस अगोदर कॉल करा. मी माझी सगळी काम बाजूला ठेवते पहिलं आपण फिरून घेऊया.
जॉब कर तुला पण वेळ मिळाला पाहिजे अगोदर तिथं कोणं
येणार की ओ मी तुम्ही या तुमच्या निमिततानं मला तरी बघायला मिळेल ना सगळं हम्म जेवण वगैरे झालं की नाई.
नाही अजून नाय कारण दुपारी जरा वेगान जेवलो ग
हा हा हा आणि
अधिक महिन्याच म्हणजी माझी काहीतरी साडी वगैरे नेसणार आहे सवय वगैरे लावून कुमारी म्हणून जरा करणार मला पण देणार ना अधिक महिन्यात काय आलंय ना आता ते परवा हा ते पण दिलं तिला अधिक वाण आली होती माझ्याकड म तिला हाच बोललो मी घेतली होती म आता कधी पण आलाय म्हणजे बघा फोन ला आल फोन आता बोलूयात म्हणलं लय दिवस झालेत फोन नई.
हम्म हम्म आणखी अमावश्यापर्यंतच असतो ना अधिक महिना
हो झाल आता उद्या
हा तेच की उद्या आमावश्या लागतय वाटतय.
त्या दिवस तिन पण ते व्यंकटचं पारायण वगैरे केलत सुख समाप्ती होती.
हा तुमच्या मुलीने केलेलं का?
हो म ती सवसानी वगैरे घातलेली छान केलत तिनी मठ
कस जमत ओ तिला तिच्या मुली लहान आहेत ना
हो. हो सगळ रात्री बारा वाजता अस पाराण करायच रात्री साडे अकरा सवा अकरा उठून आघोळ करून ते देवायचं पारायणला बसली पारायन निळा वस्त्र निळी निळ वस्त्रच नेसायचं आणि बसयला पण अस निळचं घाय ते पारायण करायच हो तीन दिवस वाचायचं आणि तिसऱ्या दिव तीन दिवस झालं की चौथ्या दिवशी समाप्ती करून पुरणाचा स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवून म आज तिनं ते अधिक महिन्यात ते धोंडे केलते जम्याना द्यायला नंतर एवढी छान मांडली होती छान केली अधिक महिन्यात जरा म्हणजेे हा विशेष महत्व दिलं जात ना वंकट म्हणजे तिनं केलंय ते गेल्या अधिक पण मी केलं होत ह्या हो हो कुणी पण केलं